हा हॅलो काय करायलाय तुम्ही?
काय नाही आम्ही आता जरा बाहेर चालोय फिरायला
हो बाहेहे कुणी कडे?
होय इथच काहीत खाऊ वाटाल म्हणून.
हो आम्ही पण फिरायला चालतो आता चाललो घरी.
होय तुम्ही कुठे गेलता?
अ आम्ही आमच्या घरापासून गेलतो थोडसं. एक दीड किलोमीटरच्या दूर वरती अह हे सांगली आहे ना तिथच विश्राम भाग आहे म्हणजे ते शोरमा खायला गेलतो शोरमा खाल्ला मस्त पनीर शोरमा होता आणि शेजवान शोरमा मस्त लागला आणि माझी फ्रेंड पण होती तिनं अ पण चिकन शोर्मा घेतला अमेरिकन
ा किलो होय.
खूप छान होता आणि मग तथून पूर्ण आम्ही पूर्ण असं मेसेज केलं अन्
हा.
क पूजण लाईक ते ते ना अस ते घालतो आणि ते खाल नाही टेपच घालतं.
होय.
तामुळे सगळे तोंडडायला लागले हम्.
काय खायचं ते.
मग आलो तिथून तिथं हेटन केलं बेलटन. पुढ आल पुढ मग आईस्क्रीम खाल ना का नाही तो तो डिस्क वाला असते ना चॉकलेट डिस्क वाला.
हा हा तुम्ही आणि तुमची फ्रेंड असते काय?
होय.
हा फ्रेंड काय करते?
माझी फ्रेंड ती पण कॉलेजलाच आहे आत्ता इंट इंटर्नशिप शिप आहे म्हणून.
होय का हम्म हम्. मग तुम्ही हॉस्टेल वर आहे की घरी?
मी पी जी वरती आहे.
पी जी होर आहे.
हम्म.
हम्.
तुम्ही कोण कोण चालय मग फिरायला?
मी मिस्टर आणि मुळाची मुलगी.
तुमची मुलगी ना
हो मुलगी छोटी आहे माझी नऊ महिन्याची.
हम्म.
ती पण जरा रडत होती म्हटलं जरा फिरून येऊया.
हो मग घरातली काय काम म्हणजे म्हणते.
जेवण आवरलय सगळं.
हा.
आता जाणार घरी परत आले की जेवायचं परत वी.
हो काय काय केलय जेवण?
जेवण आंबाड्याची भाजी केली सासूबाईंनी मी भाकऱ्या केल्या. आणि चवळीच्या आमटी भात लॉंग
आंबाड्याची भाजी आणि चवळीची आमटी कशी करायची?
काय ते?
आंबाड्याची भाजी आणि चवळीची आमटी कशी करायची मला माहिती नाही ग.
अंबाडीची भाजी त तर मी नाही करत मला नाहीय चवळीच्या आमटी तेवढी अ उकडून घ्याय लागत्या चवळी
हम्
तेलामध्ये जिर, महूरी फोडणी घालायचं, कडीपत्ता घालायचं कांदा घालायच भाजून घ्यायचं सगळं मग त्यात हळ घालायची म जरा पेठ घालायचं चवीनुसार आणि चटणी घालायची फोटणीला आणि चटणी जरा भाजी झाली ना अ त्याचा वय टाकायची सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं गरम पाणी करून घालायचं त्यात आपल्याला जेवढं पात पाहिजे तेवढं आणि जरा उकळी आली की मग खबरं कोथिंबीर चेतवून झाालायचं छान लागत. छान लागते माझी बिल्डिंग लाली. मला तर खूप आवडते बाई मी वाटे घेऊन पिते. हो गरम गरम छान लागतय.
इ.
आंबाड्याची भाजी तर माझी फेवरेट आहे
हो ते च माहीत नाही आहे.
का? आता कमीकडे खाल्ले नाही.
हो हो नाही मी मी नाही खाल्ली ग.
त
आमच्या घरात ना चवळी आणत नाही जास्त आमच्या घरात चवळी आण नाही जास्त हा पण आम्ही काळा घेवडा करतो तो काळा जगचा असतो ना घेवडा
हा हा ते कसे बनवत.
हा त्याला ते घेवण नीट केली नसते तो कुकर कुकर म शिट्टी काढायच उकडून दिसक पण छले करायला किंवा राजमाग करायला उकलतं ना.
हा हा.
तेच कुकरमधून शिजवून घ्यायचं. पगलं ठेवायचं आणि हे आपलं खोबलं तोच मी ज मसाला असतो ना तोच मसाला बनवायचा आणि मग कांदा्या टोमॅटो टाकून तेलातून भाजून घ्यायचं आणि मग चटणी मीठ घालून चट थोडं भाजायची चटणी मीठ. ते आणि मग मसाला घालून ते तेल सु तसपर्यंत भाजायचें थोडं पाणी हो मसाले पूर्ण शिजला ना. मग ते हे हा काळेबीन सार करयते
हा
हॅलो मग ते ते घालायचे काळवी काळवीी. अस झा. मध्ये होतच ह आपण ठेवलं की एक मिनिटच
हा बोला.
आणि काय कराव मग तुम्ही?
काय ते
आणि काय काय राहिलंय तुम्ही?
काय नाही. आता सध्या नि वाताय
हम्म
तुमचं कस चाल
आमच्यां गाय नाही तर घरला पोहोचत आले घरला जाऊन कपडे धुवायचे आहेत
तुमचं घर कुठे
आमच्याचल त्यां. ह मी सांगलीमध्ये राहते. त ज न जा आहे त्याच हॅलो आवाज मी फार्मसी करत आहे
फार्मसी चांगले मग पुढ काय मेडिकल घालणार का स्वतःच
नाही नाही मेडिकल नाही मी बी कॉम करत आहे त्यामध्ये काय एकतरी गोळ्या बनवायच्या म्हणजे मॅन्युफॅक्चर करायचे येतय ते टेस्ट करायच्या किंवा ते गोळ्यांमध्ये कक घालतात ना
हा हा
त्याच जगाचा शोध लावायचा असत ते सगळ्या ब्रगाचा हम्
बारावी ला कुठे होतं
बधावी ना मी ए सी कॉलेजमध्ये होते इचलकरंजमध्ये आहे ठीक आहेच आणि नुसतय काय सगळे घरात नीट आहे
जरा मोठ्याने बोलाल का मी गाडीत त्यामुळे ऐकच नाही
हो हो हो तुमचं घरात सगळं नीट आहे
काय ते
घरात सगळे नीट आहे का म्हणजे मुलगी त्यान दबवते
घरातले
घरात सगळी नीट आहे काय
हो
हम् मुलगीचा आवाज य का आमच्या घरी म्हणजे आत्ताही जिथं मी राहतोय ना तिथे एक काकी असत परत एक दीदी दादा म्हणजे ते हस्बंड वाईफ आहेत ते आणि त्यांची दोन पोरं आहेत हॅलो
माझ्या घरी मी इ तरर
हम्म
अ सासूबाई सासरे माझी मुलगी नु बया आहेच
ह कोण कोण तुमची सासरी तुम्ही काही काम कर का
काय ते
तुमचे सासऱसधा काही काम करता हॅलो
हा हा मुलगी माझे नऊ महिन्याचे
हम्म हॅलो
जेवणार कधी तुम्ही
म हा नाही मम्ही बाहेर खाऊन आलो ना मग ते पोट भरलं
हा घरी काय बनवलं नाही का
अ नाही बनवलं सकाळचा थोडा भात पण होता
हा हा
आणि शेंगदाणाच्या पोळ्या पण होत्या म्हणजे शेंगदाच्या पोळ्याचा पण थोड्या खाल्ल्या
हा हा
माझ्या फ्रेंडने घरी डबा राहिलेला होता त्या थोडा मा शकत थोडकाना शेंगदाना पोळा
काय काय घेणार आहे सांगा हा
शेंगदाण्याच्या पोळ्या मस्त लागतात चांगल्या
होय काय
हम्म
मी पण माझी आई पण बनवते
हम्म कशी बनगत त्यां?
ते काय मी कधी विचारलं नाही
मला माहिती आहे
हा सांगलं ना
अ काय नाही शेंगदाणे घ्यायचे चांगले भाजून आणि त्याचे ते हे असता त्यांना टरफल्या शेंगण्याचे म्हणजे ते वजन चॉकलेटी कलर्स असते त्यां ना ते फुलपाटी ते काढून घ्यायचे चांगलं आणि
हा
मिक्शरमध्ये गूळ आणि शेंगदाणे बारीक करायचे पूर्ण एक उसपर्यंत किंवा हातानं एक करून घ्यायचं ते एकजीव करुन आणि मग पुरणवाणी तो ना तसं पुरणवाणी करायचं आणि गव्हाच्या पिठात गोळा घालून लाटून काटायचें आणि भाजायचं
हा
पण महिनाभर जातात
होय
ह
छान लागते का?
होय चांगले लागतात आणि काय काय घेतला तुम्ही?
काय काय
काय घेतला खायला गेल त्यांना बाहेर
नाही आता वडापाव घ्यायचा ठरलाय आमच्याकडे वडापाव खूप चांगला मिळतो
होय
होय वडापाव घ्यायचा आता तुम्ही कधी खाल्लाय वडापाव?
होय वडापाव खाल्ला ना सगळे खातात
हा छान लागतं वडापाव
होय
आम्ही परवा घरी बनवलेला ह
हॅलो
हा बोला ना हो बनवले ना
ते कसं
ते वडा बटाटू उकडून घेतलेले त्यात खरडा करून फोडणी घालून टाकलेला जरा धने पूड टाकलेली आणि मीठ घालून ते मळून घेतलं. आणि बेसन मध्ये काय ओवा मीठ सोडा घातला. आणि ते बटाटूच असं गोल गोल गोल गोल करून ते मिक्स करून तळले. छान लाग
त तळलं हा ब्रेक सोबत
होय होय चालेल ठेवू मग
हा हा चालेल